हॅलो, हॅलो हा ताई येतो, काय आवाज.
हो हो येत ना ताई.
हम्म काय करालाय.
गहु पाकडते या.
येऊया की, का आज सुट्टी का?
होय.
तुमची हो, आज संडे त्यामुळे सुट्टी.
सुट्टी हम्म.
तुम्हाला असते का रविवारी सुट्टी. प्लस पोलिओ, हा ते चार दिवस आय पी पी आय. पोलिओ. होत की, झालं माझ पूर्णपणे झालं. बाहेर वगैरे, गावाला गेलेली वगैरे. जास्त कोण नसल्यामुळे कणी, सगळं काम पूर्ण झालं माझं.
होय.
हा आय पी पी आय ला कसं, एकच लाभार्थी भेटला, जास्त तर कोण नाही भेटल.
हे पण परगावच असेल हो. होय का, हम्म हम्
झालं बाबा चार दिवस. ते ड्रम घेऊन वगैरे, आय पी पी आय वगैरे, सगळं व्यवस्थित झालं लसीकरण पण झालं. पोलिओ पण झाला, झाले पुर्ण मागचा आठ थोड त्यातच गेलं, हा आता ते काय तरी असं वरूनआदेश आलेत की, प्रत्येका वर्षी पल्स पोलिओची मोहीम चालू करणार आहे ते, ते ऐकायला मिळाले बरोबर आहे का?
होय, कदाचित आहे.
आहे काय, का कशामुळे म्हणजे, परत आणि कस काय आले.
काय माहित नाहीये.
नाही काय, आणि तुमच पी एस. तिचं काम वगैरे कसं चालूय.
हाय आमचं काम चालू आहेत. आणि कित कुटुंब नियोजनाचे लाभार्थी कमी रिपोर्टिंग काय आमचा, आठ दिवसाचा असतो रिपोर्टिंग
आठ दिवसांच, हा तुमच्याकडे लोकसंख्या कमी आहे ना त्यामुळे तुम्हाला ते रिपोर्टिंग बरं पण पडत असल.
हा लोकसंख्या कमी आय ना हो लोकसंख्या कमी आहे की लोकसंख्येच्या हिशोबाने काम पण पाहिजे ना तसं तेवढं काम नाहीये.
आमच्या इकडं होतय भरपूर काम आणि लोकसंख्या जास तसल्यामुळ आमच महिन्याच शेवटी रिपोर्टिंग राहतय.
होय.
हा बाकीच कस महिन्याभरात बाकीचे कामावरून घ्यायची, ऑनलाईन, ऑफलाईन फिरती एच बी एन सी, लसीकरण, एच बी वाय सी नंतर अधूनमधून आन की डिलिव्हरीचे पेशंट वगैरे असतात, गरोदर माता ह्यांची सभा घ्यायची. केव्वा म किशोरयीन मुलींची सभा घ्या, डेंगू सर्वे लागला. आणखी कोणत नवीन आजार? हाम तेच की मग आणि कावीळ वगैरे कोणता रोग येऊ नये म्हणून त्यासाठी अगोदर जनजागृती करायची.
हम्म.
हम्म नाही तर मग एखादा आणखी कुठलामध्ये सर्व्हे आला तर तो सर्व्हे करायचा चालूच असतय. एक सर्वे झाला की दुसरा सर्वे
मग
अ काय असतय फिरणं पण तितकंच आणि लिखाण काम पण तितकंच असतं. तरी पण इतका महिनाभर काम करून पण महिन्याच्या शेव त्यो गोंधळ उडतोयच म्हणजे रिपोर्ट तयार करायचे असतात, द्यायचे असतात. मग रजिस्टर तपासणीसाठी मिटिंग लागते ती पूर्ण करायची. मग अधून मधून एखादी मॅडम मिटिंग ला होतात, त्या मिटिंगला जाव लागत. कधी कधी मॅडमांची व्हिजिट असते सुपरवायझरांची
मायक्रोप्लेनस् न कसा काढला मग तुम्ही पल्स पोलिओचा?
आम्हाला अ ज्याप्रमाणे सांगितलं होतं क नई आमचं अ लाभार्थ्यांच्या संख्येप्रमाणे अ हे बूथ ठरवले होते आणि त्याप्रमा आणि आमचे घेतले ओ ते प्रमाणे ज्या प्रत्येकाचं काढून अ ब टॅलीशीट वगैरे असते ना ते भरून वगैरे दिल्यानंतर त्यानुसार त्यानी काढतात.
तुमच्या बुतला किती लाभार्थी होते अपेक्षित?
आमच्या बूथला लाभार्थी अपेक्षित एकशे त्र्याहत्तर होते.
हम्म.
हम्म आणि बऱ्यापैकी म्हणजे आमच्या दोघींचे अस ल्यामुळ त्यातले माझे पूर्णपणे माझं नव्याण्णव टक्के माझं काम, एकच लाभार्थी माझा तो पण बाहेरचा आल्यामुळं झाले नाही तर माझं शंभर टक्के काम पूर्ण होत. हा आणि ज्या दुसऱ्या आशा ताई आहेत. त्यांचे जरा ते परगावचे ते युपी चे वगैरे बाहेरून येऊल येऊन राहिलेले लाभार्थी आहेत ना ते जरा लसीकरणाला पण म्हणजे डोस घ्यायला पण त्रास देतात.
हम्म.
पोलिओ पाजण्यासाठी पण येत नाही त्यामुळे आयपीपी एला ठीके त्यांचे लाभार्थी भेटले तिथे जाऊन पाजून आलो.
हो ते यपी युपीच्या लोकां जास्त त्रास देतात युपी बिहारवाले.
त्यांच काही वेगळंच म्हणजे हे जे डोस वगैरे देतात. नाही त्याबद्दल त्यांची वेगळीच मत आहेत मग, त्यांना समजावून सांगून त्याबद्दल माहिती कती दे ना. मग त्यांच मन परिवर्तन करणं यात जास्त वेळ जातो पण नाही म्हणजे जास्त, समजून माहिती वगैरे सांगितले ना, पण घेतात काही खादीे दुसर लाभार्थीक जरा जास्त त्रास देतात.
होय त्यांना सवय नसते ना!
हा म्हणजे त्यांचं मत काय असतं ते इंजेक्शन दिल्यानंतर डोस, अ म हे डोस दिला क नाही ताप येतो मग ताप आल्यानंतर ते बाळाची प्र प्रकृती बिघडते हा असं त्यांना वाटते ते दोन दोन दिवस ते उठत नाही. तापच येतोय अस तसं, त्यांच मत म्हणजे त्यांना त्रास होतो ना ते मुलांना सांभाळायला त्यामुळे ते तसं, तरी पण आहे आता बऱ्यापैकी सगळे जवळजवळ